हॅलो
हा हॅलो
बोल की
काय करा लिसरे
बसले व घरात आत्ता
गेल नास कामाला
नाहीय
हा सु्टी टाकलेस
होय
हा हा म कस काय नाय बघ बसलेलो गेम खेळत.
हम्म
म्हणल घरात असला असं बोलवायचं म्हणल तुला
हम्
मग कालचा दिवस कसा गेला पहिला
काय पहिल्या दिवशी गेलो सरांना पहिला सांगितलं पहिला दिवस आहे
बर
सर म्हणले चालू कर आजपासूनच डायरेक्ट
बर
ते एक सिनियर होते त्यांच्याजवळ बसवला मला
बरं म्हणजे तू तुझ्यासारखेच
हा माझ्यासारखेच खरं सिनियर होते.
हा
एक एक दीड वर्षा आधी जॉईन झालेले त्यांच्या जवळ बसवला
बरं.
काय स्टार्टिंगला बँकच्या वगैरे इंट्रया माराय सांगितलेल्या.
हा जे तुला तुझा वेगळा पीसी दिला.
हां वेगळा पीसी
बर.
बँकचा एंटर्या म्हणजे कस तुझं हे एक कशी कंपनी आहे समज
हा.
वर्षभरात त्यांचे बँकचे किती ट्रान्झॅक्शन झाल्यात
बर.
ते ट्रानझॅक्शन इकडं त्यांच्या वेबसाइटला जाऊन चेक करायचे
हा
आणि ते एक्सेलमध्ये सगळे टाईप करायचे. वेगवेगळ्या ग्रुपमध्ये. तशी की ती एकशे एकशे म्हणतो सहाशे पंच्याहत्तर इंटऱ्या होत्या.
हा एवढ्या?
होय.
बरं.
त्या कर म्हणले होईल तसं हळूहळू
हा.
पहिल्या दिवशी काय तीनशे झाल्या. मी उरलेल्या मग किती एकशे पंचा तीनशे पंच्याहत्तर राहिलेली त्या दुसऱ्या दिवशी केल्या.
हा-हा.
पहिल्या दिवशी ती काय सुरुवात होती त्यामुळे हळूहळू झालं दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत झालं पूर्ण.
बरं.
त्यानंतर दुपारपर्यंत पूर्ण झाल्यावर त्यांनी कन्स्ट्रक्शन साईडचं काम दिलं करायला.
म्हणजे?
जे एक आता कन्स्ट्रक्शन वाला एक होता त्यांच्याकड
हा.
त्याच्या बिलिंगचं वगैरे काम होतं त्यांच्याकड.
बर.
त्याज तीन वर्षाच बिलिंग करायचं होतं.
तीन वर्षाचं?
हा तेवीस चोवीस चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस. ते दिलेलं करायला.
बर.
ते कन्स्ट्रक्शनच असल्यामुळे जरा अवघड पळालत सर म्हटलं काय गडबड नाही हळूहळू कर म्हंटलं
हा-हा.
काय दुपारपासून सुट्टी होवूस तोपर्यंत किती एक पंधरा फक्त एंट्रया झालया त्यातल्या.
हा हा म्हणजे एंट्रया म्हणजे काय त्यात? नाव लिहायचं कुठली इंटरी आहे आणि ते अमाऊंट ल्यायची असत्या काय
ह तसच समज कर आता एक्सेलमध्येध्ये करताना तुझ परत वेगळ पडतय.
बर
जा म्हणल ब आपल कॉलेजमध्ये वेगळ शिकवतात. टॅलीमध्येध्ये कराय गेलास कि ते वेगळ होतय.
बर
आणि तेच टॅलीमधला रिपोर्ट बघून तू एक एक्सेल मध्ये कराय गेलास की आणि जरा वेगळ पडतय ते.
हा हा हा
म्हणजे पूर्ण अस बदलत जातय. वेगवेगळ होत जातय.
बर
एक्सेल मध्ये करताना कस ज्या रिलेटेड तुझी कंपनी आहे त्या रिलेटेड असे ग्रुप तयार करायला लागतात.
बर
आता पहिला मला दिलत पहिल्या दिवशी त्याच काय तर अस छोटीच कंपनी होती बहुतेक.
हा
मग त्याच्या ट्रान्झॅक्शनला काय हेडिंगला देताना काय एक होत स्वेईप ड्रॉईंग्स
बर
टायटल
हा
ड्रॉइंग परत फोटोग्राफी. म्हणजे मोठ्या अमाऊंट जे असतात ते त्यात टाकायच्या.
हा
आणि जास्तच मोठा अमाऊंट असतात त्या ह्याला टाकायच्या सस्पेन्सला.
म्हणजे तुला माहित नाही. त्या अमाऊंट कुणाकडून आल्या. आणि कशाबद्दल आल्या ते.
बर
ते सस्पेन्स ला टाकायच. त्यांना परत कॉल करून विचारायच हे अमाऊंट कु ठन आली. आणि एवढी कशी काय आली.
हा
त्यासाठी एक सस्पेन्स अकाउंट ओपन करावे लागते. परत त्यांच इंटरेस्ट असतय. ते इंटरेस्टचा अकाउंट सेपरेट
बर
एक्सेल मध्ये करताना
हा
परत तुझ ट्रॅव्हलिंगच वेगळ
हा
ट्रॅव्हलिंगचं वेगळ. परत तुझ व्हीकल चार्जेस म्हणजे गाड्यांचा वगैरे काही खर्च आला असला तर त्याच वेगळ करायच.
बर
त्याच्या घरच्यांच जर का पैसे घेतले असतील. किंवा घरच्यांनी पैसे त्यात टाकले असतील.
त्याच्या फर्ममध्ये त्यांच अकाउंट वेगळ तयार करायच.
ह
आणि तुझ बँकच वेगळ करायच. आणि बँकचे चार्जेस जे लागतात तुझ
बर
चेक बाउन्स चार्ज वगैरे
हां-
तेज सेपरेट तयार करायचं एकाशी- सर एवढं सगळं तयार. करायचं आणि ते सगळं तुझं ते बँकच स्टेटमेंट देतात ते बघून डिवाइड करत बसायचं सगळं कोणतं कशात जाणार ते बघून टाकायचं-
नावाली डोक्यान झाले माझ्या
हम्म.
मग तू नेमकं जिथं हां
काल घेतलेलं करायला
हा.
स्टार्टिंगला काय समजलं नाही ते साईड ला सिनियर होत त्यांनाच विचारून केलं.
बर
काय दुपारपर्यंत समजल्यानंतर डायरेक्ट करायला घेतलं जे अवघड होतहुत- - ते ह्याला टाकलं सस्पेन्स ला वगैरे टाकत हुतो
हां हां बर नेमकं खरं तू जिथं गेलेयंस
हां.
तिथं नेमकं काय आहे म्हणजे. तर काय करतात का तिथ.
सीएचे अशी फर्म असल्या सारखे अस मुट्टे.
हा हा म्हणजे अकाउंटंट आहे सगळी.
हा सगळे अकाउंटंट.
बरं
त्यात तिथं तीन मेन-
हा
त्यांच्यावर अजून एक-
बरं
त्यांच्यावर जे होता त्याला काय बघितलं नायी मी.
बर
ते तीन मेन होते त्यातला त्या तीन मधला अजून एक ते. मेन होतात त्याच्या्या वडाम्ही इंटरव्ह्यू दिलतात.
हां.
त्यांना आम्हाला काम काय करायचं ते सांगत होतं.
हां हां हां म्हणजे सगळी ती असल्यामुळ काय विषय नाही रे.
हां जे ते पूर्ण त्या टीमला ते एकटा हँडल करत होता.
बरं- चांगला आहेकी
हुं-
ह आणि
आणि काय नाय बघ- चालल्य.
हा हा बाकी जण हे काय नाही बघ जरा ते एडिटिंग करत बसलेलो.
ते एडिटिंगमध्येध्ये आपलं थ्री डी एडिटिंग काय असते ते.
थ्री डी डिटिंग एवढं मला माहित नाही पण आता मायडी कॅप आहे कुठलं. आलायट मोशन म्हणून हाय.
हां-
त्यात म्हणजे कसं होते आता समज त्याडे दोन वस्तू आहेत, कि त्याजाकड दोन बॉटल हायत.
हा.
एक बॉटल दुसऱ्या बॉटलपेक्षा एक फुटावर आहे.
हा
हें त्या एडिटिंग मध्ये बनवीता येते रे.
म्हणजे जवळ जवळ जरी असलं तरी अंतर आपल्याला वाढवत य ते
हा म्हणजे त्यात नॉर्मली यात कसं असतंय की मुवमेंट करायचात एक फोटो ऍड केलास -
हा
तर त्याला कस ऑप्शन असते मुवमेंट करणं वर खाली क असं तन सगळ ऑप्शन असतेात त्या ऍपमध्ये अनेक ऑप्शन असते तिसरा त्यो काशासाठी असतोय की, एकाद्या वस्तूला दुसऱ्या वस्तूपासनं किती अंतरावर लांब येऊन ठेवायचा.
हां-
असा ऑप्शन-
जे ते जे जागा ठरवायची केवढं अंतर ठेवायचं त्यात ते
आता समज त्यात महाजाने तुझा फोटो घेतला दोन
हा
आणि आपल्याला कॅमेरा कसा दाखवायचा आहे की आपल्या समोर एक गाडी्या आहे त्या गाडी च्याहीतनं त्यो मागं मागं यालायं-
हा
त्यानंतर मी दिसते आणि माझ्यापासन एक फुटावर तू दिसतेस
हा
हे दाखवात आहे मग ते कसं करायचं पहिला गाडी नेऊन ठेवायची समज
हम्म
तुझ्यापासन कमीत कमी एक थोड्यांतराव आणि त्या गाडी बसन तुझ्या आणि गाडीच्या मधल्या करेक्ट अंतराव मी ठेवणार आणि ते कॅमेरा जवा लावतानां तस लावायचा.
हां जे त्यात तसे हे हायत फीचर्स आहे-
हा त्या ते तसच फीचर आहे रे मग तेज्या म्हणून ते थ्री डी कॅमेरा करा ते बर पडतंय.
हां-
असा विषय ते बरा आहे ते मग तू करणार असलोस तर कर म्हणजे की फ्रेम म माहतीच असेल तुला आता काय असते
काय म्हणलास
काय माहत नाही रे काय असते ती
हे बघ अरे समज एखाद्या आता नॉर्मल हला जो आपण मुवमेंट देतोय
हा
कॅप मध्ये कसा आहे समज माझा फोटोला एका ठिकाणी पोझिशनला ठेवून तू की फ्रेम लावला असत आणि ती दुसऱ्या पोझिशन ला समज अ आपल्या डाव्या साईड ला आहे
डाव्या साईड ला
त की फ्रेम लावलास आणि ती फोढं नेऊन म्हणजे टाइमला नसते ब दिसणार आहे ती
हा
तिथनं फोटं समज पहिल्या सेकंडला तू डाव्या साईडला ठेवला तिे क्रिफम नंतर येताच पाचव्या सेकंदाव
हां
आणि तिथं किफिएम लावून त फोटो घेतलास उजव्या साईडला
हां
तर मग ते फोटो डाव्या साईड न उजव्या साईड ला होते पाच सेकंदला
हम् जास्त ते जे हालचाल दिसते अशी
हा मुवमेंट साठी मग तो कॅमेराचा तसा वापर करून तू तस तयार करू शकते स्त्री जास्त करून काहीतरी म्हणतात की जे आता हे ऍप आहे. हे डॉक्युमेंटरी रिडिंग ला वापरलं जात कारण त्यात सगळं तसलं ते फीचर्स आहेत डॉक्युमेंटरी रिडिंग
हा म्हणजे त्यातसं व्हिडिओचं जास्त काय नसते.
नाही म्हणजे व्हिडिओज बनता येत.
हा.
म्हणजे कस आता
जे तुझं असं पीपीटी सारखं.
हा तस ते करू शकते सगळे. असं नाही की त्यां आता समज एखाद फॉर्मचा आपण एडिट करतो युट्यूबला ब फेस
हा.
पण करू शकस फक्त एवढच की थ्री डी कॅमेरा आणि मा. हा एकच असा ऍप असेल जे की मोबाईल वर थ्री डी तू तयार करू शकत. नाही तर सगळे पीसी ला आहे. हा पीसी ला आहेत आणि ते लय मोठे मोठे अँप आहेत.
हा हा.
हे एक मेवच अँप असेल ज्यात बेसिक एडिटिंग होऊ शकते. नाहीता अनेक पॉईंट असतील नल नॉर्मल रेटिंगला तू एक सिलेक्ट करून सगळं हलवू शकत नाहीस त्याला प्रत्येकाला मुमेंट द्यायला लागते. तसा पॉईंट असते की त्यांना समज तू एकाही दहा फुटं सिलेक्ट केला असत तर ते दहा फुटं एकदा घालते.
दहा फुटी एकदम आलत.
हा मी तुला मध्ये चक्कर फिरतेला अनिमेशन दाखवलेलं माहित आहे काय?
हा.
ते गोल फिरत असते बघ.
हा हा ते तू कायतरी एक एडिट आणि करत होतास ना.
हा ते ते त्याच्यापासूनच बनलेले होतं म्हणजे काही ते आता सगळं गोल फिरवतात क नाही गोल ते
हा.
चक्रमध्ये ते तस त्या स्पिन वलत मध्ये
ते त्यामध्येज येत होतं.
हम्म हम्म.
सविष्वता.
बरं चालते मला एक कॉल यायला.
बर ठीक आहे ठीक आहे हां.